हो.
हा बोल.
काय करती?
काय नाही बसलेय.
जेवण झालं का?
हो झालं. तुझं?
हो आत्ताच.
हा.
हं मस्त हवा सुटली बाबा गार गार. हं पाणी सगळ खाली गेलं ना.
कोणतं पाणी?
वरल्या होलल.
तुम्हाला कळू नये का मग तुम्हाला.
काय मला काय माहिती पाईप निघलाय म्हणून बरं झालं बरं आले.
सगळं गेलं असतं खाली. लय आभाळ आलाय मस्त.
पाऊस येतोय काय मग?
काय वाटतंय बाय अस चांदण्या वगैरे तर काही नाही तर.
हा हा हा.
येईल अस वाटतेय.
आला तर चांगलं आहे बाबा.
येईना.
हा हा.
हम्म. उद्या क्लास ह.
पप्पा काय करत्यात?
पप्पाचं काय काम चालू असतं काही ना काही काय करते मी त्यांचं बघत नाही आणि ते माझं बघत नाही.
दोघांच चांगलंय.
आपापल्या कामात.
हम्म.
हम्म.
उद्या क्लासचं काय काय माहिती बाबा माहिती नाही बाबा अजून.
असल ना क्लास नसण तर कसा-
असं ना
हम्म.
आ?
असल ना नसले तर
ब्ल्यू घ्यायची का ब्लॅक ब ब्ल्यू ब्ल्यू घ्यायची का?
ते बघा आज याच्यामुळे सोडून दिलं ग तुम्हाला?
हा आम्हाला म्हणले आमच्या सेफ्टीसाठी सेफ्टी साठी काय कुढं काहीच झालं नाही सर म्हणले दंगा वगैरे काही झालं तर हम ह
नाही मुद्दाम सोडलं त्यांनी
काय माहिती आम्हाला तर सोडलाच नाही
मुद्दाम सोडला असल ते कारण की अकरा बारावीच हे ना. कोण कोण पाठिंबा देतय काय करतय
हा असं काहीतरी असलं हा
काय म्हणले रोहिणी दिदी मग?
काय नाही ग.
हम्म हम्म.
रोहिणी दीदीचं काय?
लय घाय घाई झाली केक कापायला.
हो ना.
शेवटी शेवटी ते बरं झालं पण रोहिणी न्यायला आले ते.
हम्म पण केक छान होता.
छान होता ना कोणता होता काय कि बाई? रोहिणीलाच माहिती आहे. केक छान असतात बघ आले -
असं वाटलंच नाही कि दोनशे तीनशे रुपयाचा आसपास कसलच ओळखता येत हा
आडीशे, आडीशे रुपयाचा होता दोनशे पन्नास रुपयाचा होता आणि खाली कोणं? कोणता बी केक घ्यायला गेलं का? चारशे दहा, चारशे वीस, साडेचारशा हेच केक बरं का?
हि वाल घी, आगं अश्विनी आणि हे पेक्षा हि वाली घे.
आम्ही त्या दिवशी पाहिलं ना, काय नाही अगं क्वालि? क्वालिटी बिलिटी काय नाही, असंच आहे
अगं फक्त पाव होता आणि क्रीम मध्ये आहे, हा. हा. क्रीम मध्येच फरक असतो फक्त
असं आहे ना क्रीम मध्ये तर काय फरक असेन बरं? पावत तर सगळ्या सारखं दिसत
आपण एखादा केक असो ना की लो क्वालिटीचा
तर त्यांनी मग उलट्या ते उठता, कोणत्या-कोणत्या केकने.
हो. हा, होत्यात ना.
मला तो ना, तो, ती पहिल्या बडेला आणायचे बघ. पहिले बडेला आणायचे बघ, आम्ही लहानपणी असायचोत, त्या बडेला तसले, पावाचे. ते आज मला मला, हा. ते मला खाऊ वाटायलेत, आता. कोणते? ते नव्हते का गं पहिले आणायचे
छोटे-छोटे, गोल-गोल?
ती जाड क्रीम असायची बघ, लई मस्त लागायची. ते मला खाऊ वाटायलेत आता माहिती का. अगं क्रीम ती जाड असायची बघ, बडे ला आणायचे. कोणत्या बी पहिले
क्रीम्स.
हम्म्.
तसं ही काय मला आठवणाच.
दाखवेन, एखादे वेळेस तुला.
हम्म्, हम्म. तुझ्या बडेला तसा आणला होता कि काय?
हे बघ.
होय? तूझ्या बडेला त्योच होता? तूझ्या बडेला
लहानपणी गं, लहानपणी. आता नाही. पहीलेच तेच केक आणायचे, पहिले तेच केक होते. हे केक कुठं होते, आईस केक. आणि तेच. बाकी कोणते होते केक? आईस केक तर, बिलकुल चांगला लागत नाही. ह, ह.
हा, हा आता नाही. पहिले लई छान, लागायचे ते. आईसकेक म सगळ्यात
हे बघ, आपण झुडिओ मध्ये बघितलेली ही जिन्स सेम मला घ्यायची होती बघ. कितीला आहे चारशे पंचेचाळीस? हा. मी तुला म्हणलं नाही का, माझ्या हाईटलाच बसली नाही.
कितीला आहे ती, इदं?
बघा ह्याच्यात, सगळ्यात छोटी साईज हेय आणि एकच राहिली, चोवीस.
घे ना म्हणाव तिला मग चांगली असन तर.
घ्यायच्यात का मग? हा. थांब ना एकदा बघू दे ना, इमेज. समजा त्यो कॉटन.
चांगले बघून घ्या. परत
आगं एका जागेवर थांब ना. चलत असते मी काय करू अग रेंज कमी-जास्त होती.
हम्म, हम्, हम. आता होती का?
नाही, आता नाही होत. अशी
एका जाग्यावरच थांबावं लागतं का? हॅलो? एका जाग्यावरच थांबावं लागतं? हम्म.
मला काय वाटलं, हां लई महागची वूल हाय जीन्स. पोरं झोपलीत, आणि माझा
मागलावे तरी बी तिसऱ्या मजल्या तरी बी
अगं खरंच खडखड आवाज येतोय, हां
असं म्हणत्यात की नेट नेटची एक्झांम ते थेलापती म्हणतोय ना, बारावी वरच करा
हा मला तेच वाटायलंय, बारावीवरंच व्हायला पाहिजे.
होयन मला वाटतंया नीटची एक्झांम.
झालं तर लई बरं होईन बाबा सगळ्याच पोरांनला.
अगं झालं तर सोपं होईन जिरण्याचा पण आता अभ्यास कधी होईल तुमचा?
अगं ह्याच्यापेक्षा तो अभ्यास सोपा आहे स्टेट बोर्डचा का गं--हूं
असं आहे का.
मंग
हूं हूं
स्टेट बोर्ड ला माहित असतं आपल्याला काय-काय येणार आहे ते, ह्याला तर काहीच माहित नसतं.
मग याच्यात मंग सिल्याबस कमी करते ना याचा
मग तसं काही करतं ना एखादंवेळेस सिल्याबस कमी करत्यानं.
बहुतेक मला वाटतंय एक तर सिल्याबस कमी करत्यानं, नाही तर मग अकरावी -बारावी बरोबर ठेवतेन नाही तर लिमिट ठेवतेन.
ते नव्हती का तुला म्हणलं, बघितलं नाही कपडा कसा येतोय, काय येतोय? अगं पण माझ्या अर्ध्या जीन्स ऑनलाइन आहेत. सगळ्या ऑनलाईन आहे म्हणजे शॉपसीवरून
हूं..
टेन डेज इझी रिटन, एक्सचेंज रिटन, अवेलेबल. आं.... हा हा येतोय आत्ता जिथं हायस तिथंच थांब आता.
येतोय का आता?
हा यतोय.
हूं.. अमृता ताईचा
इचारायची गो ऍडमिशन
अमृता ताई चा कॉल आलाता, परत केला तर उचलेलाच नाही.
माझ्या हाताने असं शुभ कामं करत नाही, का?
काय माहिती, परत काय उचलेलाच नाही. रोहिणी लई बघत होती, अय.
का?
रोहिणी आं ते कॉल आलता ना अमृता ताई ना, अमृता ताई आणि दिली नाव दिली ना पुढं लई बघत होती त्या नावला
हां
हूं मंग
मग काय म्हणली?
कपडे नेले का, अश्विनीनं काढून?
कपडे आणलेस का गं? हा हे काय. हा आणलेत आणले, लटकलेत ना सगळे अशे माणसावानी आता रात्री फक्त डच कोणी-कोणी उठून
ह्ह ह्ह ह्ह. लक्षात ठेवा ना मग, कपडे लटकलेलेत म्हणून. माणसं लटकलेले नाहीयेत म्हणायचं. जेत ना स्वतः घाबरत नाही पहिल्यासारखं.
नाही हो माझी लय भीती कमी हा.
पहिले लय घाबरायचे, आता काही घाबरतच नाही.
ते शुभ काम तुझ्याच हाताने होउदे. शंभर टक्के. ते काहीतरी
ऍड्रेस इथला टाक म्हणावं नाही तर होईल तिकाडाच.
हा. नाही इथला टाकतो ना. काय?
हम्म. त्या दिवशी माझे कानातले काय केले गं तू?
तिथंच ठेवलेत की, आन ती लिपस्टिक तुझ्याकडे खरंच नव्हती.
अगं नाही गं जिज्ञेशा खरंच मला सापडली नाही. अगं ते रोहिणी काय करते बघ, त्या ह्यांनी लावते डायरेक्ट असं. बोटानी नाही लावत त्याचा मग मला राग येतो. हॅलो! अरे सवे अगं रोहिणी काय करते अशी डायरेक्ट लाविते. काय माहिती, मला माहित नाही मी काय मुद्दामून नाही केलं, बघ पण सापडली नाही.
मग कुठं ठेवलीस? सापड ना ती.
ते बघाव लागल कुठं हे ते. असल तिथून कुठं जाणार ये. इकडं-तिकडे पडलेले. त्याच्यातच असन. आताचं यो कानातलं कुठं शोधू बाई मी.
खाली इकडे बघ ना.
कानात, अगं मी रोज झाडते अन बघते पण काय सापडत नाही बाई.
एकस गानत कानात
होय गं जिज्ञासा सकाळी जायचंय का, पाच वाजता जायचं फिरायला?
जाऊ ना.
खरंच चला पाच वाजता, माहितीय का, होतच नाही सकाळी.
मोठं फक्त, पोलीस भरती भी होईल तुझी. हो.
हा, पोलीस भरती होईल खरंच अश्विनीला
हं, जुत्ती ना. हं
ए गीताची-गीताची चप्पल पाहिली का? कुणी बघत नाही, आम्ही पहिले लय पाहायचोत अगं. जिज्ञासा हे आपलं गीताची चप्पल पाहिली का?
नाय बाबा, नवीन घेतली का?
हा, ती नव्हती व्हय नितानी आणली.
ती व्हयं, ती जुती माहिती भाऊ मला.
हं, केवढ्याची असेल ती?
आय मला तर नाही वाटत ते पुठ्ठाचं हे सगळा कशाचं काय. अं.
असं आहे का? नुसतं नावाला आहे का?
हम्म, असेल दोनशे, तीनशे रुपयेच, हा. रिअल ज्युती घ्यायची म्हली तर, दीड अन दोन हजारालाय. सात कलर आहेत, एका ज्योती मध्ये, मस्त आहे पण. हा. हे चिकी च्याचात म्हणलो. थांबे एक मिनट.
काय मस्त दिसतेय म्हशिनीतून बेड. व्हय ग, इथून काय भारी दिसतेय बीड. बीड म्हनलं कसलं भारी दिसत इथून.